हॅलो. हॅलो.
बोला ना.
काय करती?
काही नाही बसले. झाला का तुमचा स्वयंपाक?
करून झालं, जेवूण झालं, आता भांडे घास-
हाव का भांडे घासतंय का? हाव का.
पण आता काय हे शेगुरची भाजी केल ती. शुगुर?
हाव अ का.
हां मी सागला होता.
हाव का, झाडावर चढल्या होत्या काय तुम्ही? झाडावर चढल्या होत्या?
झाडावर जाते मी.
पण शिमर.
झाडा वर जाते झाडा वर अग ते पिंपरीच झाड असतं ते निब्बर असल. निब्बर
हा.
हां मम्मीला माहितीय किती अवघड
हा.
झाले वर, तुमचे जेवण झाले ना? अन आईचं, आईचं?
आईचं अन बाबाचं बाकी आहे, आईचं अन बाबाचं बाकी आहे.
गिरणीचा चालू आहे का अजून? गिरणी चालू आहे?
बंद झाली ना आताच हा.
नंतर दोन
आता लेकाचा दुसरा हप्ता आहे ना.
काऊन?
आत्ता जेवण केलत तेईनं सहा, साडे सहा वाजता लहान पोरांना लावितो चुनू, चुनू, चुनू, चुनू.
मला भुक लाग. खायला काय बर.
हा खिचडी, खिचडी त्यांची फेवरेट ए ना. खिचडी केली.
खिचड आवडते का जास्त?
खिचडी केली.
हॅलो. खिचडी लागती त्यांना, खिचडी आवडती का?
हाव.
डबल, डबल भूक लागती बराय, बरय.
हां.
चालल मुल किती वेळ
दोन, तीन तोडे होते. दोन, तीन तोडे होते ना हॅलो, हां. हां दोन, दोन, तीन तोडे होते, हॅलो.
हा तीन कुंटलचे आल ती पण फुलं थोडीच होती ना फुलं थोडीच होते ना.
हॅलो.
काय म्हणतेस?
हं, पण, बारीक बारीक बी चाललवते.
त्याजी कालावधी राहते .
हम्म, ते मंग किती कालावधी राहती फुलाची? ते फुलं, किती दिवस चालते आपले? पाच महिने. पाच महिने चालत्यात.
हां, काय?
हाव.
फुलं कोणती हायती?
बिजली, चमबेली. चमेली.
चमेली नाही गं. चमेर असल.
हा, मंग त्याला आता, हिंदी मधून त्याला बिजली म्हण त्यांन हिंदी मधुन बिजली म्हणत्यात त्याला. चपली ते. हां हां मी दुपारी करणार होते फोन. त्या अंजली ताईचा आ लता. अंजली ताई बोल्ल्या मग माया संग, मग आंटीचा आला.
हां, बरं त्यांच्यागच गप्पा मारल्या मग. हॅलो, हॅलो.